येेतोय का आवाज?
हॅलो
हां -हां येतय.
हा नमस्कार हा -हा- हा- हा- हा मॅडम हा आपण हे बोलू. ज्योती मॅडमशी म्हणजे तुमची ओळख कधीपासून आहे तुमची स्वतःची वैयक्तिक?
हा- हा- हा त्या आमच्या संघटनेत कशा आल्या ते काही मला माहिती नाही. आमच्या ग्रुपच्या ऍड होत्या आणि मग त्या टाकायच्या काय- काय असं करूया तसं करुया चर्चेमध्ये भाग घ्यायचा.
हा म्हणजे हा -हा इ आ इ म्हणजे आत्ताचीच गोष्ट असेल ना खूप दिवसाची नसेल तुमच.
हा- हा नाही, तरी अडीच, तीन वर्ष होत आली की.
अडिच, तीन हा, मग आता मॅडमची आणि आमची ओळख सांगते मी तुम्हाला. दोन हजार. चार ला जनशिक्षण संस्थान हे अलिबाग मध्ये रायगड मध्ये होत. तिथल्या -तिथल्या डायरेक्टर ह्या ज्योती मॅडम होत्या. मग त्या संस्थेमध्ये त्यांनी आम्हाला म्हण वैयक्तिक मलाही अशा महिलांना बाहेर हाताला धरून बाहेर काढले.
ग्रेट ग्रेट
म्हणजे एवढ्या अबोल होत्या ज्या अशी बोलत नव्हत्या समाजात येत नव्हत्या. ह वैयक्तिक स्वतःच एज्युकेशन कमी म्हणूनच स्वतःला कमी वाटतंहोतं का माई नाही पण एक समाजाशी संपर्कच नव्हता.
ह
हा तर ज्योती मॅडम जेव्हा तिथे डायरेक्टर होत्या त्यावेळी आमच्या सारख्या महिल्यांना म्हणजे इकडे एवढ्या आदिवासी वाडे आणि मतिमंद मुलांसाठी त्यांनी काम केले मॅम म्हणजे सांगू शकत नाही त्यांनी कसं काम केले त्यां
हो आणि प्लस त्यांचं म्हणजे ते एक अधिकारी म्हणून अ त्यांनी कुठेही अधिकारपणा दाखवला नाही
नाही नाही नाही नाही बिलकुल म्हणजे बायकात मिसळूनच त्या काम करतात असं म्हणजे आणि एक धडपड त्यांची कायम का म्हणजे एकदम तळा गाळातली महिला ह म्हणजे कशापासून वंचित राहू नये अशी त्यांची कायम दडपडा असते. आज नाशिकला जरी असल्या ना मॅडम काही काम असेल तर इकडून इकडं इकडचे काम पण हँडल करतात त्या
करतात करतात आता तिथली एक आहे कवित्री अ रोह्याची तिची माझी आ ओळख होती मग नंतर ज्योतीताईचं नाव कळलं म्हणे अरे या तर म्हणजे यांनी आ आमच्यासाठी खूप केले मग तिने ओळखले तिने सांगितलं. की मला ओळखतात का ताई म्हणे तू हा राणी तू बरं मला सांगा आमचं आयुष्य किती? आहाला कित गेलं आई वारलेली तर मग ते ते तिच्याकडून मला कळालं नव्हतं ते मग ताईंकडून कळालं मग तिला म्हटलं हो हो आता कसं
हा तेच तेच खूप म्हणजे असं खूप बायका म्हणजे खूप सपोर्ट आहे त्यांचा असं कुणाच मिस्टर वारलेले असतील तर त्यांना स्वतःच्या पायारवर उभ केलं. आदिवासी असतील. त्यांना स्वतःच्या पायावर उभ केलं मतिमंद मुलांच्या शाळेत जाऊनही खूप छान कार्य केले त्यांनी खूप काम खूप सुंदर केले त्यांनी त्यां त्यांच्याच काळातले आम्ही होतो का आम्ही अआज ट्रेनर म्हणून काम करत होते मॅडम त्यांच्याकडे
अच्छा
हा हा हा
हा त्यामुळे तुम्हाला पद एवढी सामाजिक माहिती आहे त्यावरून लक्षात आलं की म्हणजे पहिल्यापासून ह्या हृ.. हृ.. हृ..
हो हो हो दोन हजार सात सात पासून जॉइनिंग होते मॅडम मी. संस्थेमध्ये त्या
ह वा वा वा बरायाच दीर्घ त्यां परिचय आहे. हाअजून तिथल्या एक आहेत बघा आपल्या सोलापूरला असतात त्या त्यांनी कुठल्या तरी कार्यशाळा पण घेतली होती विनकामाची काहीतरी घेतली होती.
हो हो हो हो हो हो घेतली असेल.
ह त्याचं मलां नाव आठवत नाही पण त्या पण हे त्यांच्याकडेच.
हो हो हो हो हो मग तेच म्हटलं त्यांच्यामुळेच मॅडम खूप वर्षापूर्वीची ओळख आहे आणि खूप छान तेच मी तुम्हाला सांगते. अगदी.. अबोल अबोल महिलांना त्यांनी हाताला धरून बाहेर काढून घे पर्यंत आणलंय का त्या, स्वतः महिला खूप सक्षम झाल्यात. मी माझंच उदाहरण द्यायला झालं तर म्हणजे वैयक्तिक मी सांगेल तर मॅडम मुळे घराच्या बाहेर पडलो असं म्हणता येई.
अग.. दे आणि.. ते किती चांगलं झालं म्हणजे असं कोणीतरी आपल्या आयुष्यात यावं लागतं.
यावं लागत हो.. आणि मग एक डरिंग पण येते ना मॅडम समोर ऑबझर्व पण करतो माणसाला आयुषत काहीतरी कुणाकडे तरी बघून फ सुद्धा स्वतः बदल घडवण्याची गरज असं वाटतं माणसाला वाटतं ना कोणतरी गुरु पाहिजे कोणतरी पाहिजे. म्हणजे त्या ते करतात तर आपण पण काहीतरी करायला पाहिजे. किंवा अरे मग ते आशा आहेत आपण पण आशा करायला पाहिजे. तर मग एक ते मॅडमच्या.. मॅडम बघून म्हणा त्यांच्या- कार्यातून तो एक गुण येत गेला असं म्हणजे हो प्रेरणा मिळाली आणि स्वतः ही जेव्हा आम्ही फीलल्ड वर म्हणजे काम करत असायचो तिथे आदिवासी महिला कोणाच्या मिस्टर वारलेले येतात. आदीवासी लोक म्हणजे ते रोजगार करूनच काम करणार जेव्हा तीन तीन महिने ट्रेनिंग वगैरे असायच त्यांना पॉसिबल नयच याला फी काय खूप नसायची अल्प फी असायची ती पण भरायची कुणाची हे नव्हती. तर तिथे अ.. वैयक्तिक आम्ही सुद्धा मॅडम म्हणजे काय आमहला पेमेंट वगैरे ऐवढ नसायच. पण थोडस अल्प पण बाकी व्यवस्थित आहे तर एक आवड म्हणून ते काम करायचं. तिथे ते पैसे आम्ही भरायचो त्यांची फी वगैरे मनाला खूप समाधान वाटायचं, हो.. ऐनीघाट ती शिकली ना चल मोकळी ऐवढच समाधान त्याचामुळे मडम ओळखी पण एवढ्या होत गेल्या आणि ते एक.. आपण हे बघा आपण घरी कि ती चोवीस तास काम केले तर कोण कौतुक नाही करत आपलं. हृ.. म्हणजे हे तू आज साध भाजी आपण केली ना तर कोण म्हणत नाही खूप छान भाजी आपणगदी जीव ओतून ओतून सगळं केलेलं असत.. पण बाहेरचे ना एवढे कधी जर आज आपण बाहेर बाजारात गेलो ना मॅडम चार गावच्या बाई आजूबाजूच्या अरे ताई कशा आहेत तुम्ही इथे हो मॅडम तुम्ही इथे एवढं छान वाटतं ना मनाला अरे हे लोक आजूनच विसरले नाहीत आपल्याला
आणि ते आपुलकीे न बोलतात प्रेमान तसं नातेवाईक म्हणा घरचे म्हणा त्याना ते रोजचच काय म्हणतात रोजची कोंबडी डाळ बराबर असते.
म्हणजे एवढं छान मनाला समाधान वाटतं का त्याला काही म्हणजे आपण कमव कोरी आठवणीतील ठेवलं
येस येस येस येस हेच हेच आता खरं आयुष्याचं सार्थक आहे ना?
हो हो खूपच छान वाटतं अशा वेळी चला आपण काहीतरी म्हणजे आपण एक आपल्या कामाचाच भाग होता तो म्हणायला हरकत नाही पण त्यातून कुणाच तरी चांगलं झालं. हो हो हो हो ते एक समाधान मिळून जात.
हो ना तर ते कामाचा भाग होता म्हणून मी आधी केलं पण आजू करतायत आता काम संपलेय तरीही त्या करतात, म्हणजे बघा.
हो हो हो हो बरोबर, म्हणजे कधी कधी काय हो आपण एक असा माणूस होऊन जातो का, पैशापेक्षा समोरच्याच समाधान बघून स्वतःला पैशानी जे समाधान मिळत नाही, ते समाधान मि
अगदी, आता परवा हे झालं, तुम्हाला म्हटलं ना मी एक झाड संमेलन घेतोय. सव्वीस पंचवीस सव्वीस न भरला तर मी आता जवळ जवळ दोन हजार सोळा पासून त्या संस्थेचं काम कर ते छोटी मोठीे कामं, नाव नोंदण्या करणं अनेक संमेलनचं आयोजन करनं तर इतक्या ल्या, आज त्या संस्थेनं माझ्या हस्ते पुरस्कार ठेवलाय.
बघा म्हणजे, म्हणजे कधी कधी असं वाटत ना म्हणजे, मी आपण स्वतःला प्रश्न अरे मी काय आहे, आणि म्हणजे माझ्या हस ते का, असं वाटतं ना, पण कदाचित काहीतरी त्यांनी ओबीजर्व केलं असण जे कुणात नाही ते तुमच्यात आहे.
येस, ते आता मी घरच्यांना सांगते, बघा हे मिळालं आहे मला काम करून.
तेच ना, ती म्हणजे कामाची पावती आपल्याला म्हणता येईल ती आहे.
मग, आज तर सगळीकडे जातील सगळीकडे बातम्या येतील. आणि ते नावनोंदणीसाठी तो विभाग जरी माझा असला, झाडे लावणारी फौज नावचा आमचा विभाग आहे. तो माझ्याकडे, ते अन तिथे काय वानधन मिळत नाही आम्ही असंच करतोय.
हा हा, हो.
तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचले, किती लोकं आज माई जेवलीस का? काय झालं की, छान होता, आज तुझा स्टेटस पाहिलं. तर ते काय विचारतात
आणि हो कुणीतरी आपुलकीने आपली चव कशी करते एवढं काळजीने करतंय हे हेच समाधान वाटतं.
किती छान वाटतंय बरं.
हो
आमच मांज आमची मांजराची पिल्लं तर फेमस झालेत सगळीकडे. कधी कधी फोन करतात, तुझं पिल्लू काय करतंय हे ते, मला व्हिडिओ पाठव माझा मुलगा तो व्हिडिओ बघितल्या शिवाय जेवतच नाही, मग मी आपले रोज माझ फोटो पाठवायची एका मुलाच्या मुलासाठी. खाली अजून
म बरोबर म्हणजे
अस सुद्धा आपण खुश ठेऊ शकतो.
खुश हो ते आणि आपल्यामुळे कुणीतरी एक खुश होतंय, हे पण मनाला वेगळं समाधान असतं, म्हणजे ते त्यांच्या खुशीच समाधाच कारण आपण आहोत. हा, हे किती बेस्ट.
आणि कुठेही जा आता महाराष्ट्रात, कधी कधीही आमच्या घरी आणि राहा. एक तर कार्ट म्हणलं मला, तू मेली ना तुझ्या मयताची पण मी तयारी करून ठेवली, नको काळजी करू. तू ये माझ्याकडे राहायला, आता काय म्हणावं प्रेमाला अन मायेला बरं?
हे खूप मिळत नाही हे, बाहेर पैसा देऊन मिळत नाही हे ते इतकं आपल्याला मिळतंय.
मिळतंय, हो बरोबर बरोबर. तेच एक चला, आपण स्वतः पण जगलो आणि कुणासाठी तरी काहीतरी जगतोय, ते एक छान वाटून जातं त्यातून.
अगदी अगदी, हे समाधान काय लाख मोलाचं आहे म्हणतो ना
लाखमोलाचं ओ. म्हणून समाजासाठी थोडस तरी वेळात वेळ काढून काम करणं ही गोष्ट खूप छान हे मणाला समाधान देणारी आहे.
आणि गरज आहे आपल्या सारख्यांनी जर घरात बसल दुर्लक्ष केलं तर काय हाय. तर आपल कर्तव्य अस कर्तव्य समजूनच आता आयुष्य उरलो तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. उपकार नाही करते आपण. कर्तव्य म्हणून करणार. इथून पुढच्या आयुष्यात पण.
पण समाजात आलोय तर आपण एक काहीतरी देणं पण लागतो प्र प्रत्येक गोष्टीला आणि आपल्याला असं म्हणायला लागेल का ईश्वरी कृपा किंवा काय आपण देणाऱ्यात ठेवलंय देवाने आपल्याला.
ते
हेच माझं पण तेच वाक्य आहे. देवानी ना घेणाऱ्यात नाही ठेवलंय म्हणजे काहीतरी विचार करून देणारऱ्यात ठेवलं असेल त्यानी.
देणाऱ्यात ठेवलय. त्यासाठी त्रास होतो. खूप कष्ट पण पडतात कधी कधी राग येतो. कधी चिडचिड होते. पण तो त्रास ह बाबा आप प आपलक त्रास होणार.
हो. खूप छान वाटतं गप्पा मारून मॅडम म्हणजे आपल्या विचाराच कोणीतरी भेटले अगदी असं खूप सुंदर वाटलं.
खूप छान वाटलं. खरंच खरंच. अहं अहं.
विचार जुळे का विचार जुळे का एकदम छान वाट देणारे म्हणजे तुम अ समोरच्याच्याही मनात ती मी तीत आहे आपल्या पण तिचं एकदम छान वाटलं बोलून.
आता आपण कायमच म्हणजे कधीही करू शकतो फोन हे
ओके ओके. काय हरकत नाही ना. चालेल चालेल. हो चालेल. हो ओके ओके. बाय बाय बाय.